हा ताई आवाज येतोय?
हो येतोय. माझा येतोय ना, काय चाललंय?
काय नाही मस्त निवांत तुम्ही सांगा?
हो मस्त मंदिरात आले असं, आमच्या इकडे मंदिर आहेत ना भरपूर. तर आज म्हटलं रविवार, चला मंदिरात, सर्वांना सु इकडे वा वातावरण एकदम छान हिरवगार आणि पाऊस पण आता थोडे. दिवस झाला आता पाऊस नव्हता आता पाडायला लागलाय त सर्व हिरवगार झालंय. फुलं वगैरे आहेत छान वाटत. म्हणजे आता कसं मंदिरात गेल्यावर कसं मन एकदम शांत. त हम नाही काय नाही
अ कोणत्या मंदिरात गेला होतता ताई तुम्ही आता.
स्वामींच मठ हे
अच्छा म तुम्हाला जाऊन येऊन कसं वाटलं मग.
छान मस्त
हो.
आणि आता कसं आज रविवार बोलल्यावर म्हणजे अशी भरपूर लोक पण येतात.
हो रविवारी मोठी आरती असते ना.
ह आरती रेग्युलर म्हणजे जशी असते तशीच असते मठात तीन टाइम आरती होते.
हा पण रविवार असल्या मुळ जरा जास्त लोक येत असतील.
हा लोक भरपूर येतात म्हणजे आरती नेहमी सारखीच होते.
हा हा.
आणि म्हणजे हा सेवा असते वेगवेगळी वऱ्याला.
आणि. आणि त्या मठाच्या शेजारी आसपास आणखीन मंदिरे असतील ना.
हो हो मंदिर आहेत ना वाकेश्वर मंदिर बाजूलाच आहे. गणपती बाप्पा आहे मंदिर भरपूर आहेत अशीे छान वाटत गेलाव
आणि म्हणजे असं तुम्ही म्हणलात की आता तुम्ही पुण्यामध्ये राहतात तर तुम्ही पुण्यामधल्या कोणत्या कोणत्या मंदिरात गेलात आणखी
पुण्यामध्ये नाही राहात पण ते पुण्यामध्ये आहेत ना गणपती बाप्पा अ गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना दगडूशेठ
हा दगडू शेठचा आहे आणखी एक काय आहे ते तसंच तुम्हाला नाव माहितय आहे का
कोणता
अ निगडी साईड ला कुठ तरी आहे मला पण त्याचं नाव नाही माहिती
नाही मला पण नाही माहिती
अच्छा.
हा मी हा दगडू शेटला पण भरपूर गर्दी असते प्रचंड लोक जातात
हो ना अ रविवारी अस सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते आणि चतुर्थ दिवस चतुर्थीच्या दिवशी पण खूप गर्दी असते
आमच्या इकडे पण म मंदिर आहे वल्लालेश्वर मंदिर ऐकून असाल ना
अ हा
पालीचा पालीचा वल्लालेश्वर हा इकडे पण म्हणजे अशी तर दिवसाला पण गर्दी असते आणि मग संकष्टीला पण एवढी गर्दी असते की म्हणजे तीन तीन चार चार तास लाईन मध्ये थांबायला लागतो दर्शनासाठी
हाता हा ते जरा प्रसिद्ध मंदिर आहे ना म्हणून तिथे गर्दी असेल
ते तेच भरपूर लोक तेव्हा पण म्हणजे अशी कशी आणि राविवार वगैरे आला ना शनिवार रविवार काम अजूनच, कारण कशी सुट्टी असते मग भरपूर लोक लोक येतात बाहेरून पण
हा हा
छान एकदम मस्त वाटत. तिकडे पण भरपूर हे आहेत. दुकानं वगैरे छान सर्व म्हणजे बघा ना आता आपण गेलो आता सु दुपारी वगैरे पण बघा ना, ते आता गणपती बाप्पाच्या ह्याच्यात आले मस्त छान वाटत बघायला.
हो ना!
तुमच्या इकडे कोणते मंदिर वगैरे
हा इथे आमच्या इथे ना एक मंदिर आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वच देव आहेत. गणपती गणपतीचा आहे, हनुमानाचा आहे. शनीचं पण आहे, परत अ रामाचं पण आहे. परत महादेवाच पण आहे. म्हणजे असं आमचं एक आमच्या इथे एकच मंदिर आहे. त्याच्यामध्येच आहेत. हा सर्व देव आहेत.
मस्त मग आता काय कुणाची
तिथं गेल्यावर तर तुम्हाला अस आणखीन काय अनुभव आला.
अजुन असे भरपूर आहेत फॉमिंगच्या बाबतीत
हा मग तुम्ही स्वामींच्या मंदिरातून अ महादेवाच्या मंदिरात गेलात का कधी तिथं
हा तिथे आहे ना, बाजूलाच आहे म्हणजे पिंड आहे.
हा आणि तिथं गणपतीचं पण मंदिर आहे ना हा पण त्याच्यामध्ये थोड अंतर आहे, तो थोडं चालत जावं लागत असेल ना.
नाही, तिथे आहे ना तो जरा बाजूलाचं मंदिर आहे. हा पहिला मंदिर तो लागतो. आ आपला वाकेश्वर मंदिर तिथे आपली पिंड आहे महादेवाचं आणि अ एक साइड ला असं म्हणजे नागेश्वर, नाकेश्वर म्हणून आहे. ते पण आहे आणि म्हणजे गणपती बाप्पा आहे.
हा.
ते एकत्र देव आहेत आणि मग नंतर हा हनुमान मंदिर पण आहे, आणि मग नंतर मग बाजूला स्वामींचं मठ आहे. बाजूलाचं आहे.
अच्छा आणि तुम्ही असं महाराष्ट्रा मध्ये आणखीन कोणत्या मंदिरात गेलात का? म्हणजे
हा सप्ताह वगैरे पण असतो तिकडे
हो मठामध्ये ना.
मठामध्ये हो सात दिवसाचा सप्ताह असतो.
तुम्ही, तुम्ही कधी बसलाय का असं सप्ताह ला गुरुचरित्र
हो हो लावलंयल. हो हो बसतो ना, बसलेली मी
हा.
एकदम म्हणजे छान हो अनुभव येतो. आणि म्हणजे कसं काही लोक अशी म्हणजे बोलून लावतात. माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. म्हणून काही लोक म्हणजे असे असत सकल्प सोडतात ते, तर मी नव्हत, मी असंच लावलेलं.
हा. हा.
असच म्हणजे माझी इच्छा होती लावायची म्हणून लावलं नव्हतं पुस्तकं घेऊन ठेवलेलं, मग एकदा तरी लावावा असं वाटतं ना!
हो.
मी लावलेलं छान एकदम भारी म्हणजे आ ते कसं सांगू म्हणजे पहिल्या दिवशी असं म्हणजे सर्वांचं सामुदायिक पण होत आणि आपल्याला एकांत वाचायचं असेल. तर पण म पहिल्या दिवशी कसं सामुदायिकचं वाचायला लागतं. कारण का सुरुवात ती पहिल्या दिवशी ती असते. तेव्हा सगळ्यांना एकत्र. सगळ्या गोष्टी करायला लागतात. त्यांना पण.
हो,
नंतर मग दुसऱ्या दिवशी पासून म्हणजे अशी मी सकाळी जायला लागली. म्हजे सकाळी. एकदम सकाळी गेलो ना पहाटे एकदम भारी वाटतं म्हणजे जास्त. कोण नसतं आणि आपला आपनं वाचायचं म्हणजे कसं भारी वाटतं.
हो वातावरण पण एकदम शांत असत.
आणि मंग ते त्याचे तुम्हाला खूप नियम पाळावे लागले असते. नावाचे तुम्हाला तुम्ही सांगू शकता का म्हणजे कोणते कोणते नियम.
सांगू आता आपण बघा खाण्याच्या बाबतीत म्हणजे पथ्य असतात ते आता चपातीत. चपातीच खायची आणि भाजी पण पालेभाज्या खायच्या त्यात म्हणजे असं काहीचं नाही टाकायचं. लसणावर भाजी करायची ती हा तशीच खायची आणि. कोणाकडे जायचं नाही. कोणाकडचं खायचं नाही. परत म्हणजे आपण जेव्हा म्हणजे एखादी गोष्ट. म्हणजे आता आपल्याला जर रात्री झोपायच वगैरे असेल तरी पण आपल्याला एक साइड ला एक अंथरूणावर. झोपायचं.
अच्छा,
जसं कोणाकडे जायचंच नाही खायचं नाही काय बाहेरचं पण. टमाटतलं आणि हा आता एप्रिल मध्ये झाला ना. त्यात म्हणजे तिथे कसं जेवण असतो मग तो प्रसाद आपण केला तरी चालतो. म्हणजे डाल भाजी घेतला. एक असतो सप्ता डिसेंबर मध्ये त्या. नसतो ना म्हटतात मग ते घरीच पालन करायला लागतं सगळ्या गोष्टी.
हा हा
छान अनुभव भेटतो त्यातून पण. आपले प्रश्न आपआप सुटतात आपण जरी म्हणजे स्वामींकडे ते मांडले नसतील तरी आप आपल्याना आपप ते म्हणजे प्रश्न आपले सुटून जेतात.
हो ना. म्हण ते आपण प्रत्येक जण श्रद्धा ठेवतो ना वेगळी वेगळी म्हणून. ते मग सुटतात.
हो ना तेच मग काही लोक असे म्हणजे काही लोक असे. ते आरतीला जाऊन त्यांचे प्रश्न सुटतात.
हो.
रेगलर आपण जेव्हा आरतीला जातो तेव्हाच अर्धे प्रश्न आपले त्यातूनचं सुटतात.
हो.
भरपूर स्वामींनी पण अस म्हणजे भरपूर चांगलं. भरपूर जणांना अनुभव आहेत.
हो.
हा होओते.
आणि आणखी तुम्ही कधी अस गाणगापूरला वगैरे पारायण्याला गेलात का मग.
पारायणाला नाही मी गेले पण गणगापूरला गेले. कारण का एवढं म्हणजे मी कसं हा आमचा दिवस कसा एवढा हे नव्हता. अ म्हणजे प्रत्येक दिवसात आम्ही म्हणजे आम्ही हे निवडून ठेवलेले ना मग. ते आत्चा दिवस तिकडे द्यायला लागेल तेव्हा तर होईल पूर्ण सारायण. आम्ही कसं म्हणजे सगळे दर्शन एकदा तुळजापूर. म्हणे सगळे अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर. हा ते एकत्र गेलेल ना करायला मग ते कस जमलं नाही. कांदापूरी पि आले दोनदा जाऊन आले तिकडे पण. बघा ना म्हणजे आता ती अंगात वगैरे येतात त्यांना तिकडेची भरपूर लोक
हो.
खूपच
अ गानदापूरला पण ना असं एक मोठं पारायण होतं एक दिवशीच ते माहितीय आहे का तुम्हाला.
हा पारायण होतो ना.
अ ते स असं दिंडोरी प्रणित तर तर्फे अस
हा हा बरोबर दिंडोरी प्रणित. आणि आमच्या इथे पण म्हणजे तेच आहे आम्ही दिंडोरी प्रणितच हे करतो.
हो आम्ही पण.
पण एकदम म्हणजे अस भारीच
हो ना. आणि आता तर तिथं खूप म्हणजे असं छान केलेलं आहे भक्त निवासते वेगळं वेगळं केलेला आहे.
हा. संगम नदी तिथे पण छान वाटत.
हो. तिथं पण असं वेगळं पारायण करतात तिथे काही काही लोक जाऊन.
छान वाटत ते बघायला पण आणि आपण जेव्हा करतो तेव्हा पण छान वाटत.
हो.
हा तर तर ते आपण थांबूया. छान वाटलं तुमच्याशी बोलून, हा. धन्यवाद.